हॅलो हॅलो.
हॅलो अगं रेंज मध्ये जा मला आवाज नाही येत आहे.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
आग आवाज नाही येत का ग माई तुल माझा? हॅलो हां येतोय का आता? हॅलो नाही येतेय आग.
हॅलो हॅलो हो हो येतोय.
तारा तुझा याला हॅलो हा आवरला को म्हंटलं आग म्हंटलं. हे काय चालूच छे उद्या रस्समला ते जेवण ये पेशल कमा मदतीला सकाळी लवकर.
येईल ना कधी?
सकाळी उद्या येणार ते जे सकाळी सकाळी ब सकाळी तु जेवढ्या लव कर येशील तेवढं लवकर चांगलं राहील माझ्यासाठी कारण की एक दहा हा ग उपासकरू जेवू घालायचा होता आण त्याच्यासाठी रस आंबा ते होते मागच्या वर्षी पण रसआंबा करेल नव्हता ना. म अ ह्या टायमिंगला म्हंणल आता सर्वच पाहुणे रावळ्यांना यांना बोलून घेऊ आणि सर्वांना हे करून घेऊ म थोडे ज जवळचे जवळचे आहे त्यांना फोन केलेय एक वीस पंचवीस जण जेवायला बोलवले घरी. नेमकं काय झालं आग मांड्यांच स्वयंपाकाला तुला फोन करणारच होत अचानक ठरलं दुफारी आमचं आणि मांड्याचं ठरवलं. तर नेमकं तुला फोन करायच्या अगोदरच अ एका इथल्या जवळच्या मांडेवाल्या मावशींना कॉल फोन केला होता. तर मग त्यांनी रेट पण खूप जास्त सांगितलं पणं. एकशे दहा रुपये मांडा, एकशे दहा रुपये मांडा.
शी रुपयात आहे आमच्या इकडे एक मावशी त ऐंशी रुपयात देेता मांडेकरून.
हो का पण आता वेळेवरती नाही सांगता येणार ना त्यांना आता येईल सांगता
नाही, नाही उद्याचच सकाळी पाहिजे ना
हा उद्या सकाळी म्हणजे दहा आपला अकरा साडे अकरा वाजता भेटलं तरी काही प्रॉब्लेम नाही मग ऐक ना समजा माझा फोन जर झाला ह आपला फोन झाला का त्यांना एक कॉल करून ब अ त्यांना विचारून बघत भेटलं तर भेटलं मला आता वीस पंचस म्हणजे साईज कशी राहते तरी त्या मांड्याची म्हण मी अजून खाल्लेला नाहीये
ते एका याच्यात तीन होता नाही का तीन भाग
हा ते होतात का म्हणजे कस कोरोनाच जास्त गजगजत भरलेलं नाही राहतात ना
नाही, नाही ना असं म्हणजे पुरण पण कमी राहत जास्त गोड पण नाही राहत आणि भरपूर मो राहतय कायच्या तीन होता मग तीन भर, तीन भर असं होत ना तीन जरी झाले तरी तीन जण जेवता किंवा मग दोन जण जेवलं तरी भरपूर होता ना ग
हा ना ग एक आता वीस तारखे जो नाही म्हटलं वीस सांगा पंधरा सांगावा काय वाटतं का वीस सांगा पण आता त्यांनी तिथे करून दिले पाहिजे ना तेवढे
पच्या अस वे मग त्यांना पण नई आधीच सांगा म्हणजे आमचा पण व्यवस्थित मलाण व्यवस्थित मध्ये जाता परत तुमची पण तक्रार करू नको काय तसं मी करून बघते
नाही त माप आपल्याला पुरणच शिकावं लागणार आहे मग आता संध्याकाळी पुरण मी शिजवून ठेवते तसं आता सकाळी मला मदतीला ये लवकर
पुरण शिजूनच ठेवण का म्हणजे मी तसं विचारतेच पण त्यां ते जर नाही म्हंटले तर मग पुरण शिजलं पुरण पोळ्या जरी केलाय
त्याचमुळेस ना म्हटलं तुला सांगावा की तू विचारून ठेव म्हणजे मग त्या हो बोलल्या तर लगेच य अग! अचानक ठरलं अचानक म्हणजे अचानक मी ना दुपारी असे झाले आंबेवाला येल होता ना मग असं चाललंत कधी कधी, कधी पुढच्या हप्त्यात पाहिलं तर पुन्हा जमलं नसत आणि इथलं एक मांडेवाली ख ना तिचं मांडा मला आवरत नाही कच्चा कच्चा राहतो पुरण एवढं व्यवस्थित राहत नाही काहीच नाही
नाही अगं ते आहे यांचे एकदम व्यवस्थित राहतात ते मांडेच करत राहत पण मग थोडा आधी तू आंबे वगैरे कसे घेतले
आंबे ना का नव्वद रुपयेला एक किलो घेतले मी अ केशरचा हा चांगलंय अगो खायला पण एकदम मस्त आहे गोड आहे मेन म्हणजे ना आपलं घरच्या घरी पिकवलेले होते ना ते घेतले
किती किलो घेतले?
मी ना तरी सहा, दहा बारा किल घेतल्या होता त्याचं नाही का टेन्शन मी न गं हो मग बघून घेतले आणि ना इथले ते आमचे ते एक मंगल कार्यालय आहे ना ग तिथ तिथूनच डारेक्टली रस काढून आणणार आहे
हा मग ते बरं पडेल रस कारण की म त्याच पण घरी खूप ताण होईल त्यात पेक्षा मसग.
ते भांडे केवढे मोठे मागतात. पुर्ण ते माशांचे भनवण पुर््हा ते मला आहे कोणाच्या हातून तू अ हो मग अगो. एकदम व्यवस्थित आता माल काढलाताना काही नाही फक्त तर जास्त चवडूब नाही काहीच नाही जास्त एकदाम आरामशीर हा. काय म्हणते. नाही नाही काहीच काहीच नाही. नाही नाही नाही काहीच नाही नाहीच काहीच नाही होत. मधन निघून घेऊन जा्यायचे. आणि लागलं तर घरी आल्यावर साखर दऊून टाकायची थोडी वेलची टाकायचे फक्त असा. हं काय म्ह काय म्हणतेस?
थोडा अगं म्हटलं तेवढंच.
आगं. तुु मी तेच सांते मला नाही एक ते जास्त आवडत नाही कोणी हे केलेलं नाही का तुला माहिती आहे ना आपलं काय? कस म्हणायचं मी तुला बोलवत आणि एखादी एदी बहिणीला बोलवते. बाकी दुसरं कोणालाच मी बोलवत. असं मा आणि रस पण म्हणजेचा
तसं काही नाही. याला करून हात जरी टाकला. आणि साराच वगैरे केलं बाकी काय डाळ कुडा
ठेवला अगं. सारायचे पण आहे ना दळुन ठेवलं. ते ना.
सकाळी काही मोठ्या कामांनाच वेळ लागतो छोटे काम
मोठ्या कामांना अगं फक्त मेनू हाय पोयाना बिन ठीक आहे मेन म्हणजे गरज आहे ना पोराना लागणार आहे आता आणि तुला माहितीय का गं रस्ता हा ना एकदा पुरमपोळ्या झाल्या ना व्यवस्थित मग काही ताण नाही. बाकी कसं आहे ते त्या चल तलनां एकदा
साडेसात पाात साडे साडे तासात पुरंपोळ होऊन जातील.
जरी सकाळी लागलं तरी
हो न ग आणि त्या ते मांड्यांचं झालं. विषयच नाही पण अस त मांडण्यासाठीच ना याच्यासाठी खरं प्रॉब्लेम झालाय.
तर मग काही ताण नाही राहणार मग बाकी गोष्टी काही इतक्यात होऊन जातील. आणि जेवायला काही मजे जवा्हाला न वाटलंस तर पत्र दिलं तरी होऊन जात ना.
हा अ मग अ मी ना ते प्लास्टिकचे पत्र हो आणि ते तेवढं मोठं म्हणणं घरात आहे ना. आणूनच ठेवेल त्याने मग सारखं आपल्याकडं कार्यक्रम राहतो मग पूर्ण कोणासाठी एक एक दोनन जणांसाठी घ्यायला जा पुन्हा
मग म ते प्रत थोडं थोडं भांडांसार मग नको होऊन जातो तिच्या सोबत बसायच म्हटलं तर कमुळ एवढे भांडे पण राहत नाही परत ते धुवायचे
हा मग त्यांच्यामुळेच तो विषय होऊन जातो ना गं, हा.
सगळ्यांना फोन करूनच दिले असेल ना.
अ काय म्हण
फोन करून दिले असेल अगं म्हंटलं ना सगळ्यांना.
हा अगं नाही ग बाई पहिला फोन तुला करेल मी आता.
मग बाकीच्यांना कधी सांगणार आहे सकाळी.
अगं बाई आता जेवढे आता जे त्यांना आता असे सगळे दहा वाजले सकाळी लवकर उठणार नाही कोणी मला माहती नाही सकाळी काही जणांना तर काही जणांना संध्याकाळी. जेवढे महत्त्वाचीचे तेवढं त्यांना, आ.
त बाहेर जात कोण कुठं जातं मग आधीच सांगितलेलं असलं म्हणजे बरं
अगे सगळं अचानक ठरलं ना गं त्यांच्यामुळे, अचानक ठरलं न सग पूर्ण पुढच्या हातात बाहेर जायचं. अगं बाई काय सांगते आताय ना परवात आता पर झाला का त्यावर न जरा बाहेर जायचं विचा साठी
हम्म.
त्यामुळ.
उपास करू वगैरे त्यांना जे त्यांना सांगितलं का?
चल तुले अ, हॅलो.
तसं, काय म्हणते?
काय नाही अगं म्हणलं सकाळी फक्त तू काळजीने लवकर ये म्हणजे मला तुला एकदा पन दिलं ना टेन्शन नाही राहणार मग मला सारा ते होऊन जाईल तू व्यवस्थ तुला माहिती आहे.
ते थोडंसं ते मग ब भेटेल त्यांच्याकडे असेल थोडफार तयार तर, जेवढे असेल तेवढ्या घेऊन घेऊ मग थ
चालेल ना ठीक आहे तुम्हाला लगेच कॉल करू. फोन पे, हा आणि सकाळी म्हजे पण तेवढंच मी लगेच पूर्णाची दाळ लगेच लावून देते, तू आहे ना. ऐक ना मी आता आहे ना एक दोन तीन मिनट त्यांनी म्हटलं आता तू पहिला कॉल त्यांना करा आता फोन ठेवल्या ठेवल्या आणि मला पहिले कॉल करून सांग म्हणजे मला ना मग दाळ शिजत टाकायला.
हा त्यांनी पण आता फोन उचलता का नाही तो एक प्रॉब्लेम आहे तस झोप
हा नाही तर घरजवळ असलं तर. हा जवळ असं तेखाद चक्क मारून यु मग.
ते मी तसं, हा बघते ज जवढे असेल कोणी तर जाते मी त्यांची इथं ते म्हणजे तसं समज.
हो ना त्यांना सांग जरा इमर्जन्सी. वाटलंच त्यांना म्हना ऐंशीचा मांडा आहे ना नव्वद रुपयाने द्या वाटलं असतं.
भेटली तरी चालेल.
ह अकरा साडे अकरा वाजेपर्यंत अगं म्हणजे कसं पावणे बाराला उपास करू जेऊ घालता ना आपण.
हा मग त्यांना सांगते तस थोडस लेट घरी भेटलं मग बघा भेट
हा एव साडे अकरा पर्यंत म्हणजे एखाद दोन तीन पुढं आले एखादा उपास करू आपण एकदा जेऊ घालून दिले ना मग टेनशन म गरम-गरम आणायची खाऊ घालायचं असं केलं तरी
हा जवळयचं तसं आणायला पण काही ताण नाही आणू शकतो आपण वेर पण. घर जवळचं आहे तस त्याचं.
अ मी ठेवते तू पहिले कॉल कर मला सांग. हा मला लगेच कॉल कर खा तू लगेच कर हा चालेल.